हॅलो.
हा बोल ग.
ह् ह अगं म्या अनुजाशीच बोलत होती कॉलवर म्हणून थोड्या वेळानेहे केलं. म्हणजे ती तेच बोलते. ती चालय आता व्यवस्थित बोलत अजून काय जास्त झालं नाही माझं चाललंय पण आहे थोडसं हे. हा आहे, मी ती बोलत होती समजा तर, जेवढं आपल इेक्टिव्ह महिन्याचं असलं तर दोघीच काउंट करून असे वन, ए एटी, मिनिट झाले पाहिजेत म्हणजे तुझ्या सगळ्यांबरोबरचे अशे ती बोलते आता काही काचे तीस. कॉल करून पण वन एटी मिनिट होत नाही आणि काहीकांचे तीस कॉलमध्ये पण वन एटी होतात तर माझे तीस कॉलमध्येच वन एटी, मिनिट झाले होते. काही एक मुलींनी तीस चाळीस कॉल करून पण वन, एटी नाही झाले. पण अशे दोघींचे काउंट होतील आपले जेवढे इफेक्टिव्ह नेट असल ना. आता, आता तू पण थोडे जास्त बोलत जा मग तुजे इफेक्टिव्ह मिनिट कमी होतात मला वाटतय. तर माझे जास्त दिसतात तुझे कमी होतात.
हा का, तुझे किती दिसत आहेत तरी पण?
आता आपलं बारा मिनिटाच झालं ना, तुझे किती दिसतात त्यात. नंतर, नंतर सांग मला किती दिसतात. माझे काहीतरी नऊ का, आठ मिनिट दिसतात असं दिसतात वो.
अ, नऊ की आठ मिनिट दिसत आहेत मग माझे तर खूप कमी असतील ग.
हा मग तेच तुला बोलतेय, कारण तू पण मग जास्त बोलत जा. कारण मी आता बघितलं ना तर तिला विचारलं व्यवस्थित, तर मग मला असं दिसलं की माझे तर आपल्या दोघींचे काउंट होतील म्हणजे माझे पण तुला ऍड होतील. म्हणजे मिनिट जेव्हा काउंट करता तुला आणि मला
अच्छा, अच्छा, अच्छा, हम्म, हम्म, हम्म. आणि माग, मागच्या कॉलमध्ये जेव्हा आपण बोललो ना तेव्हा माझे जास्त आहेत मला बा कितीतरी मिनिट झालेत म्हणजे त्याच्यामध्ये, सात आठ मिनिट काहीतरी आहेत वाटते.
बरोबर इफेक्टिव्ह मिनिट जास्त आहेत तुझे, मि बघितलय आधीचे कॉल मध्ये तुजे पण एक. सेफ्टी मध्ये जास्त आहेत.
नाही तेवढे पण नाही आता, मागे तर आपण काल बोललो ना सकाळी दोन कॉल तेव्हा तर खूप. कमी आहेत माझे.
हां मी तेच तुला बोलली. कारण मला इकडे जास्त दिसले आणि आता, आता आपण कॉल केला ब सकाळी. त्यात तुझे मला वाटतं जास्त हाय, कारण मला तीनच मिनिट इफेक्ट ते दिसतात, आणि बारा मिनिटाचा कॉल येतो हा, ह हा तुझे नऊ मिनिट आहेत काय.
म्हणजे दोघींचे मिळून जे इफेक्टिव्ह मिनिट्स राहतील ते टोटल केले जाईल का पेमेंट साठी?
हा पेमेंट साठी नाही, अकाउंटिंग साठी पेमेंट जसं आहे मी तुला सांगितलं ना मिनट प्रमाणे, मी कॉल केला तर मला दहा रुपये तुला आठ रुपये पण तू कॉल केला तर तुला दहा रुपये मला आठ रुपये पेमेंट असं राहील आणि मग फक्त काउंटिंग करताना दोघींचे मिळून वन एट. म्हजे दोघींचे वन एटी म्हणजे, आपल्या दोघींच्या होतील तेवढ्या परत तुझ्या, तुझ्या दुसऱ्या फ्रेंडचे, तिसऱ्या फ्रेंडचे म्हजे सग्यांचे मिलून असे वन एट समजलं ना, ह मला पण आ तेच वाटलं की एक पर्सनली वन एटी, वन एटी करता करता किती वेळ जाईल आपला
हा तेच.
खर बरेच कॉल घ्यायला लागते.
बरेच कॉल घ्यावे लागतील आणि कस तो टास्क कॉल म्हणजे सगळ्यांना जात नाही आहे ना आता माझ्या बहिणीनी. जर संडे पर्यंत कम्प्लीट करायचा आहे तर.
हो तुला म रिफ्रेश करत रा सारख म्हणजे असं आहे ना होईल तला पण.
हम्म हम सांगितली तिला मी आता रिफ्रेश करत राहा म्हणून आता बघू काय. येते की नाही तर.
तेच आता आपले तू दोन केले आता मग मी दोन करेन तुझा एक माझा एक मग. तीन तीन आपल्या तर अ तुझा आता एकच राहिला असेल आणि आता माझे तीन झालेत ना. ह हा तीन राहिले हा. म्हणजे मग आपलं पण होऊन जाईल तेच ना. काय बोला चड.
आता पाऊस आलाय.
हम्म
तुझं बरं आहे ना तझ लहान मुलांच्या पण डजस्ट होऊन जात. पटापट माहिज.
करू नाही का ग तो आता आहे तो टीव्ही त्याला लावून देते म्हणून तो करू तरी देते मला कॉल्स. नाहीत इकडे आला असता आतापर्यंत.
अनुजानी तुझी कशी ओळख झाली म
अनुजा आणि माझी ओळख म्हणजे जो स्टॉकच्या ग्रुप मध्ये होती ना अनुजा.
हा हा हा.
हा तर एकदा असंच ग्रुपवरर काहीतरी मेसेज पाठवला त्याच्यावर तिने इमोजी पाठवला होता. मग मला काहीतरी विचारायचं होतं कोणाला तरी तर म्हणून मग मी अनुजाला मेसेज केली होती.
हा ती पण करत राहते ती बोलते असं मॅसेज करत राहायचंय म्हणजे आपल्याला जरा. काल त म ह ह्र राह आपल्या
तर काल तिने जे रेफरन्सने टाकलं तर तिने एक लिस्ट पाठवलेली म्हणजे सरांनी सांगित. नाव की हेढे जण राहिलेच कंप्लीट करायचे आपले पण नाव होते मला वाटत त्याच्यात. तर त्यांनी कं्प्लीट करून घ्या ती दुसरी फ्रेंड त्यांनी त्या लिस्ट मधूनच एकला कॉल केला. तर तिला पण पाहिजे होतं माणजे पार्टनरच पाहिजे होत कॉलिंग साठी तिचा तर एक पण कॉल नव्हता झाला. तर ती तिच्याशी बोलून घेते ती बोलली तर तिला हवा असल तर ते देईल मला पण माझा नंबर. म्हणजे ते अशा लेडीज आहेत काहीतरी. म्हणजे त त्यांचे म हा त्यांची नाही माझ्याकडे लिस्ट आहे मी पाठवेन तुला नंतरम् हम्. त मला वाटतं आपलं पण नाव आहे मग आपल्याला रविवारपर्यंत कंप्लीट करायला सांगितलं.
हा मी म्हणजे माझ्या दोन फ्रेंडला सांगितले होते त्याच्यामधून एकीने माझ्यासोबत. केल्या आता तिला तुझा सांगते मी.
ओके तू मग तुझ्या वहिणी बरोबर. कंप्लीट करून घे मग तुला जर अजून हव असेल तर मी हे यांच्या कोणाकड
हा पण कसं आहे माझी बहीण दिवसभर जाते ती ऑफिसला राहते ती सायंकाळी सातला आहे ते घरी आणि मग. ती आली क मला माझा स्वयंपाक पण आसऽ तोआणि मग मी पण बाहेर जात असते तर आमच काही जमतच नाही
ह हो ना. तिला पण थोडे कश तरी कंप्लीट करलं, तिला मी अनुला बोलली. आमच्या टी आरचं तर माहीत नाही. पण हे तर येऊ देत, त्या टीआरचं काय होतं एवढं माहित नाही आम्हाला पुढचं. हे तर व्यवस्थित होऊ देत ना कॉलेज.
हो, तेच तर आता करत आहोत तर मग अस वाटत पेमेंट बरोबर आल्या पाहिजे ना.
हो, हो, आणि तिज अजून का पूर्णऽ पेमेंट क्िअर नाही झाल, काय तरी अर्े अमाऊंट झाली हो क्लिअर.
अर्धी अमाऊंट झाली का पण तिने मागे मला स्क्रीनशॉट पाठवले होते तर तीनशे समथिंग काही असे आले होते वाट दिला
तीनशे एकोणसाठ काहीतरी आले त. आ मग तरी बरेच आहे, हा बरेचऽ शाळेत आल्यावर
हा,
हम्म, ते हळूहळू देतात, ग पेमेंट जे खूप डिले करतात, लवकर लवकर देत नाही, तसं जॉई स्टॉकच, आरामात. आणि आता मी कोकणीच केलं ना, तू कोकणीच केलं, टी आरच.
कोकणीचं केलं, पण मी खूप कमी केली.
हा, अजू कमी केलं बोली ना, हा. त्या आमाला म्हणजे, मला पण कमीच झाले माझे, म मला पण हे झाले, उडाले माझे मिनिट्स. त्याच्यामुळे मला पण कंटाळ आला, पण माझे तरी पण, मला जवळ जवळ पाचशे रुपये आले तरी पण,
हा का, हा, आणि ते कंटिन्यू देत होते ना कोकणीचे. तसं दिलं की, म्हणजे काम पण करू श वाटते.
तेच ना, बरं वाटतं आणि ते पटापट्टऽ तर पहिला जेव्हा, अनुजन केलं तर पहिऽ पहिल्या दिवशी केलत, तेव्हा मी नव्हत स्टार्ट केलं. तर त्यांना लगेच आले, त्याच दिवशी तीन वेळा आले त्यांना, असं झालं.
हा, हा,, तीन वेळेला देत होते ते पैसे, आणि आता जे ट्रान्स्क्रिप्शनचं होंत, जोस्टॉकचं त्याच्यामध्ये होतऽ तीका तू?
नाही ना तुथे, शॉर्ट लिस्ट मध्ये नाही आहे ना मी, तर मला वाटतं शॉर्ट लिस्टमध्येच तुम् मी.
अच्छा, अच्छा, अच्छा, केऽ हो मी पण होती, पण मी पण जास्त केली नाही, माझे वीस मिनिट काय झाले त्याच्यात, म पणऽ
हो का,, अनुजाने केले वाटते, तिने बऱ्यापैकी केलेय.
हा, तिचं वन आवर झाला म्हणत होते ती कम्प्लीट.
ती करते पटापट, आणि म्हणजे तिचेे पण रिसट होतात ना नीट. पण करते पटापट्ट तिचे त्याचे किती, त्या दिवशी पण दिलदुसरा पण कुठला तरी करत होती. उली ना हापली करा, तुला वेळ हाय आता.
अच्छा, तिच्या, तिला ती करते पण तिच्याकडे राहतात पण प्रोजेक्ट.
आणि शॉर्ट लिस्ट मधे ऍड झाली, किती प्रोजेक्ट् मिळतात, आणि त्याच्यात ति आम्हालाऽ हे हायर म्हणजे घेतलं होतं ग्रुपमध्ये तिने ऍड केलं होत, मग त्या मॅडम वाटत ओरडलं तिला, कशाला घेतलं, रिमोव्ह कर ताना, मग तिने रिमोव्ह केल आम्हाला. म्हणजे ते बोलते, हा. ती बोलते सगळ्यांना तुला कोणी सांगितलं एड करायला सगळ्यांना, मी जेवढे मला जेवढे पाहिजे- तेवढाच जा मऽ
हा, ते शॉर्टलिस्टेडवाले त्यांचे तेच घेतात, ते ज्यांनी काम आधी केलंय त्येच- ते सिलेक्टेड घेतात ना ते.
मग तिला बोलली मी, म रिमोव ती बोलली रिमोव कर, मग. मग रिमव केले, बोल जाऊ देत ना. मला पण नाही जास्त आता- कोणी नाही घरात म्हणून मला जमत तरी, नाहीत मला टी आर च कसं होऊन जात आपण कुठे पण. आणि एक कॉलिंग तर नाही जमत सारंख घरात मग, सगळ्यांना वाटतं काय एवढं- कोणाशी बोलते सारंख, सारखं असं वाटत.
हा, पण तस बघलं तर, हे जे कॉलिंग वाले ते इझी जाते ते हे पटकन होऊन जात. ते ट्रान्सक्रीपशन करायला वेळ लागतो.
वेळ आणि त्यात काय होतं, ते मिनिट उडत उडतात तर मग अजूनच- कंटाळा येतो.
हा. उडतात म्हणजे, ते कोकणीच उडाले, नाही तर असे सहजासहजी उडत नाही, हे कोकणी म्हणजे ज- न्हत ना आपल्याला मराठी लोकांना.
ते तर मला पण माझे पण दोन वेळेला झाले दहा, दहा मिनिटचे झाले. मध्ये एकदा मला वाटतय, म- ट मध्ये तुम्ही एकदा जाऊ शको के तेव्हाणं झालं हों खूप मिनट उडालेले आमचे तर अनुजाचे तर किती चार हववर फोर्स हवर मागचं केलेलं तुम्ही?
हा, तेव्हा ना माझ्या सिस्टरने पण केले होते, तिने खूप सारे हॉर्स केले होते तिचे पूर्ण माहिती- पूर्ण डिलीट झाले होते आणि तिला माझ्यापेक्षा कमी पेमेंट आला होता, माझे तेवढे झाले पण नव्हते हावरस. तरी मला जास्त पेमेंट आला होता.
मग अनुजच काय झालंय? फो फोर अवर्स झाले. आणि तिला ब्लॉक केले डायरेक्ट, ब्लॉक केली ना, मग ती सतत त्या सरांना मेसेज करत राहिली सतत- मॅडम ना, असं कसं आता फोर अवर्स म्हणजे, कमी आहेत का हो? एवढी मेहनत करते हा आमच्या आणि माझे - टू हावरस झाले आणि मग आम्हाला हे केलं. तर आम्हाला नंतर मग त्यांनी सांगितलं, का आम्ही त्याचं बघू- तुम्ही परत करा, मग माझे काहीतरी दहा मिनिट झाले फक्त मग मला फक्त टेन मिनिटचेच आले. पण तिला फोर्स अवर्सच्या मधे सरांने केलं काहीतरी सर बोलत, एवढे फोर्स सावड झालेत. तर मी करते काहीतरी, मग तिला आले वाटतं म्हणजे बऱ्यापैकी अमाऊंट आले टू थाउजंडच्या वरती आली वाटत काहीतरी. पण मला नाही आले, मला तो टू अवर्स केलं त्याचे काही ते दहा मिनिटचेच आले. म्हणजे काहीतरी शंभर का, दीडशे रुपये आले फक्त.
हा, हा, हा, मला म्हणजे मी जेवढे केले होते, तेवढे आले होते, कारण मी जास्त केले पण नव्हते.
पण न माझे सिस्टर पी खूप हल्प केले हो तिचे पण असे उडाले होते मग खूप हे होतात, म्हणजे ती पण करते का, सिस्टर पण करतेय का?
हा, म्हणजे खाली राहिलं तर सगळच करतात, म्हणजे आम्ही चार बहिणी आहोत. हा, जर खाली वगैरे राहिला तर, ती म्हणजे आता बँकमध्ये आहे जॉबला पण- खाली वगैरे माग मँटरनीटिव लिव्हज वर होती, तर ती पण करायची.
ब पर वरा
हा.
पण आता बाईण तिला पण बेबी आहे ति ज आता तिं ती दीड वर्षाचे. ती पण सारखं मला पण द्या मला पण द्या तर तिला बोलली आम्ही. नेट नेटवर्क पण स्ट्रॉग लागतो आणि आपल्याला जमायला पण लागतं ना तेवा वेळ मिळायला लागतो लहान मुलाच्या तर तिला आता हा कॉलिंगच दिलाय तर ते नाही हो तिच्याकडून झालंय कारड. म्हणजे बिझी राहते सारखे आणि नेटवर्कचा पण इशू आहे. हा मग ज मला माार दोन वर्षा आहे मला. अ मग तेच तिचं कसं सगळी फॅमिली आहे ना एकत्र मग तिच्या सगळ्यांस समोर नाही बोलता येत. एकटी जर असेल ना सेपरेट कुठे तरच नव्हती बोलते.
हा ते तर आहेच म्हणा ट्रान्स्क्रिप्शनच करू शकते पण माझा बेबी छोट
छोटा आहे पण सध्या नाही समत तला पण. हा मग तेच ना मग मी तिला बोलली हे करून घ्या. जेवढं घेतलंयस तू प्रोजेक्ट तर तेवढं जेवढं होईल जमेल तेवढं करून घे. हजेन तिचे झालेत हा कॉल पण त्यातले बऱ्यापैकी हे झाले रिजेक्ट झाले. म्हणजे आमचे रिसिव्हच नाही झाले कॉल..
अच्छा अच्छा अच्छा रजेक्ट आपल्याला काही आलं नाही. रिजेक्ट होत तेव्हा ते रिजेक्टमध्ये काही येत असेल ना.
हा नाही आता नेटवर्क मुले जर कॉल कट झाला ना एक दोन मिनिटात. तर मग तिथे हो नाव आलं ऑटोरेजर कारण तिझं आणि माझं दोन तीन कॉल. जात तिथे साईड ला नाव आलं रिजेक्टेड ऑटो पण ऑटो कॉल रेक् अठरा सल हो म्हणजे. रे नेटवर्क मुलेकट हा हा तुत. हा दिसते कारण ती जे आणि माझे झालेल ना दोन कॉलमध्येध्ये दिसते रिजेक्टेड आणि प्रोटोकॉल डिजेक्टरड असं दिसते.
अच्छा अच्छा!
बाकी काय बोलते आता हे आता तुझ्या सा पुढचे मी दोन करणार ना. ्म् हा हा मग तू एक कर मग मी एक कर.
हो तेच.
म आता हा कॉल झाला की थोड जेवणाच बघते म्हणजे झालं की. मग येते मग मी तुला मेसेज करते मी पुनण
हा चालेल ना ठीक आहे ना. पण किती वाजतापर्यंत फ्री होशील तू.
तरी पण होईल एक सव्वा एक एक दहा पर्यंत का तुम्ही.
हा चालेल ना मग नाही म्हणजे मी म्हणत होते की आपले कमप्लीट झाले का तु त